हॅलो.
येतोय ना? आता नाही होत वाटत तसं ना. हॅलो. आता तस होत नाही वाटत ना? मागच्या टाइमला नाही का रिंग गेली तरी लगेच बंद हून जायचे.
हा. आता तसं नाही पण मग आता तीस् कॉल आहे आता. पाच पाच सबमिट करत जायचे त मग परत येता ते तीस कॉल हे तीस कॉल चे पूर्ण जर दहा दहा मिनिटाचे केले. तर चोवीसशे रुपये भेटतील.
अ आणि अ तुम्हाला एकट्याला किती केले तर चालतील?
जेवढे लागले तेवढे
तुम्हाला केलं तरी चालल ना जास्त?
हा जेवढे लागतील तेवढे असं म्हणजे मला जेवढे कॉल होतील तेवढेच करता येतील असं. तीन बी लागू शकतात, चार बी लागू शकतात, पाच बी, दहा बी लागू शकतात पण जेव् व्हा बंद झाले मला लागणार तर मग मला लागणार नाही अस
ह ह बरं.
मग तुला कोणाला द्यायचं आहे तर ते ऍप हे ही तु लिंक पाठवली ना. ती लिंक द्यायची आणि अँप डाउनलोड करायला लावायचा पण त्या लिंक वर अ कोणी सांगितलं असं आलं ना तुम्हाला कोणी सांगितलं या ऍपबद्दल तर तिथं माझाच नंब माझच मोबाईल नाव गेलं पाहिजे.
बरं.
तर ते ऍपला तुम्हाला टास्क येईल. जर माझा नंबर नाही गेला तिथं नाव, तर तुम्हाला टास्क येणार नाही. हा कारण रजिस्ट्रेशन माझं झालेलं ना तिथ वरती
तुमचे डिस्ट्रिक आणि राहत असलेले राज्य कोणते? महाराष्ट्र. महाराष्ट्र. तुम्ही मराठी भाषेमध्ये किती चांगले आहात अनेक ऑप्शन सिलेक्ट करू शकता. भाषा समजते. बोलू शकते, वाचू शकता, देऊ शकता.
सगळंच करू शकता.
भाषा समजत
सगळं दाब ना.
भाषा समजते. सगळ्याच याच्यावर क्लिक करू का?
हा.
अजून काय म्हणताय?
अजून काय तूज झाला का भरून तो पूर्ण?
हम.
फॉर्म झाला का पूर्ण?
कोणचं फॉर्म नाही भरू राहिली ना.
ह तेच विचार
एकणाविषन
पहिले ते बँकेचं स्टेटमेंट तर भेटू दे व्यवस्थित.
यायला का मी आता येऊन बसेन पण मग काय करू येऊन.
येन मला भेटायला.
हा तुला भेटायला.
हम्म हं.
कामच नाही तसे मला.
दहा मिनट लय लागतंय ग टाईम लागेल ते.
हम्म.
पुढीलील आलेला आहे. तुम्हाला या कार्या कामाबद्दल कोणी सांगितले आहे?
मी राधिका संघपाळ.
सा संगपाल का सांगाल.
पतीचाग.
रा ती मराठीतच टाकावं लागल तिथे मी इंग्लिश टाईप केल.
मराठीतच टाकणा मग.
पंख्या जवळ बसले आहे काय?
हा कठोर जवळ कपडे धुवायचे मला अर्धे कपडे बाकी आहेत.
भया दीड वाजले ना आता.
म ते म्हणे कपडे चांगले निघाले पाहिजे ना मळ्यात कपडे. गोटा साबण लावून ठेवली त्याला.
गोटा साबणांनी निघत का?
हम्म भारी निघत आहे सांगपाल हा.
संगपाल स वर टिंब.
हा म स वर टिंब दिलं मी पण. कानात दिला त्याला. संगपाल
ह मोबाईल नंबर सांगा ना.
एट डबल झिरो
एट डबल झिरो.
सेव्हन एट
सेव्हन एट.
थ्री टू झिरो नाईन नाईन सिक्स थ्री टू झिरो.
एट झिरो झिरो सेवन एट
अग एट डबल झिरो
हम्म.
सेव्हन एट
हं.
नाईन सिक्स
थांबा नाईन सिक्स
थ्री टू झिरो.
थ्री टु
झिरो हम्म.
ऐंशी झिरो अठ्ठ्या त्र्याऐंशी झिरो अठ्याहत्तर शहाण्णव बत्तीस झिरो.
हम्म.
झालाय बर का भरून.
झाला ना?
हम्म. निशाला दिऊ काय?
हा दे ना. दे, दे काहीच वांद नाही.
आता या सरस्वतीताईने काल फोन केलता हाय. का
हम्म.
सरस्वती ताईंनी.
फोन केलाय का?
फोन केला होता, पण मीने कट केला. त्यां सफ्ट मेसेज टाकला त्यां अगं मदतून कट केलं की नाही पैसे देत नाही हे मग ऍपवाले. ऍपवाले पैसे नाही देत मदेतुन कट केलं तर. हम्म पूर्ण दहा मिनिटाचच कॉल पाहिजे त्यांना.
मागचं किती होत वीस मिनिटाच होतं जसं काय
नाही दहाच मिनिटांचा होता, पण वीस कॉल होते मागं.
आता झालेच सहा या याला माहिट असेल ना ओ सविता ताईंना माहितीय का?
नाही अजून नाही कोणालाच नाही सांगितलं. मी म्हटलं पैसे येता की नाही येत पण मग आता आलेत माझ्या बहिणीला भाच्यानला सगळ्यांना पैसे आले आठ दिवसातच.
तुम्हाला किती झाले तुमचे?
माझे आता हा तीस अ सत्तावीसवा कॉल आहे. सत्तावीस नाही अठ्ठावीस. अजून एक एकोणतीस, तीस दोन कॉल राहिले अजून. तीन, चार, पाच कॉल माझे असेच बे अग सग गळ्यांचे आले म्हणूनच झालं ना मग
नाही तुमचे पैसे आले का माझ्या गॅरंटीपासून सगळ्यांचे येईल.
अग मग ऐक ना माझ्या बहिणींचे आले ना.
त्यांचं कसं काय आलं ओ? तुम्ही दिल का त्यांना
हा आता मी दिलं ना त्यांना तर आले त्यांचे.
बरंच झालं.
म्हणूनच सांगते मी तुम्हाला, की आता आलं आता तुम्ही भरून ठेवा. मग ती सोमवारी टास्क टाकलं ना, मग तेव्हा तुम्हाला टाक्स आले की मग तुमच चालू होईल. मग तेव्हा टाकायचे.
बरं.
हम्म. अस असं आहे ते. पण दहा मिनिटाचा कॉल झालाच पाहिजे असं. कोणाला फोन केलाय मी ना परवाच्या दिवशी मला टास्क आला मग मी माझ्या बहिणीलाच पंधरा फोन लावून दिले.
पंधरा एक बहिणी लागली गेले का?
हा एकालाच लावून दिली, तिलाच लावून दिले होते मी पंधरा फोन.
झाले पंधराच राहिले.
पंधरा राहिले होते मग त्यातले पाच पण माझ्या मिस्टरांना लावून दिले होते मी मग वीस राहिले होते हा वीस मधून माझे आ राहिले तर पाच असेच गेले माझे उचलला नाही. किंवा रिंगच गेली नाही त्यांनला असे झाले पाच. मंग राहिले होते हा ना तस झालं ना.
अरे तर
ते पाच कॉल असेच गेले माझे. मग पंचवीस कॉलचे पैसे भेटते ना ऐंशी रुपया प्रमाण
आता पंचायस
हम्म.
मागचे एवढे फोन केले याडवा ने एकीवर बोलत बसतो. पारकोगयाम पापड्या बसायला
दोन हजार रुपये भेटतीन आता फक्त
कसं काय?
पंचवीस कॉलचे
हा हा.
मग आता ते गेलेच ना आपले ते थोडी धरतात ते. असं आहे ना. तर तू इथं त्या माणसांना सगळ्या मिटिंगा घेतल्या होत्या का ग अयुर आयुष अ आ तो आरोग्यवाल्याने
एवढ्या नव्हते.
तो आम्हा एमचीतल्या बाई आमच्या इथल्या बायकांच्या सारखा मागा लागते तो बावचडे
एवढे दिलेच नाही त्याला मी मास होता दगड देणे.
मीच बारावर होतं तिथं ते नाही क मी दुगावला जायचं म त्याचा काय म्हणजे कोण देत नाव शुध घेतला आमचे दोन-तीन गट हा दोन तीन घटानी गेली.
कसल्या औषध देतोय तो?
काय आयुर्वेदिक आहे काही औषध ते मलाच माहित नाही मीच पूर्ण माहिती ऐकित नाही. फक्त आला होता नाही का तुम्ही कुठे ही जा मॅडम फक्त आम्हाला घट द्या.
हा मला ही तो तेच बोला म्हटलं मी काही जमणार नाही बरं का तुझा सोबत फिरत बसायल मला. थांब मी कट करून पाच मिनिटात लावते हे सरस्वत काही ताई काय बोलतात ते आबों ऐकू न हा.
हा झालं दहा मिनटं झाली परत करा वाटल्यास तीन कॉल करूनच घ्या आता.
हो हो हो थांब त्यांचा ऐकना सरस्वती ताईच झालं की तुला लगेच लावते मी हा फोन जवळच ठेव.
हा.